हॅलो बोल ना. तर.
काय कराला.
काय बसलो भैया.
एकतर लई लईट जाए
आं?
लईट लई जाए करती.
लइच अवघडे बाबाहे नांदेड म्हंजे.
होना इतकं बेकार लाईट हे लाईट म्हणल्यावर
दोस्ताच्या गाडी बरोबर नइ.
काय तापलंते. मं बाकी काय चालूआय? कॅन्टीन ला कोन येते का नाय? आ?
तामी आमी आकरा वास्ता गेलोतो. आकरा काल आज बारा वास्ता गेलो आज. सबमिशन.
झालं का नाय अजून? मीच आलोयार गावाकंड.
का झालंचन तुझं काम काम?
आमच्या ऐकन्यामधी इथं पाऊने बिउने यायलेत.
धोंड्याचा महिन्याची.
काआज‌आली?
आज आलेतं मामा हे आलेतं आत्या बाईन तीन भक्ती आले दोनतीन आत्याबाई.
तीन आत्त्याये तुला?
चार आयता.
चारे का?
हम्.
कुटं जवळ जाताय का लांबेलै?
लाम म्हंजे एकच हाय लाम सगळ्यात लाम बाकी मग सगळ्या जवळचयता.
सगळ्यात म्हणलं तरी काय नव्वद किलोमीटर असल गाव तेबी.
मतरवा.
हम्म बाकी मग जवळच तर जवळ म्हणलं तरी पंचवीस, तीस, चाळीस. पन्नास किलोमीटरवर.
नाईम माझ्या जवळेम.
हां.
मला तीन आत्त्याय.
हां.
एक संभाजीनगरात्या.
हां.
आणिइ येक कन्नडला राहत्या.
हम्म मगत लै जवळ हाय्च कवाय जाय व्हय. थं गेलकी आत्त्याबाईच्यात जायंच आणि इथं गेलकी या आत्याबाईच्यात यायचं अन् घरी यायचं.
अरे क् या संभाजीनगरच्या आत्याकडे मी अजून गेलेलो नइ आज जातो.
हां?
संभाजीनगरच्या घरी ती् तिकडं त्यांचं गावेका तिकडं गावाकडं जा तुम्ही?
हां.
तिक्डं गावेना
हां.
तिकडे गावाकडे राहतो पण संभाजण्याकर गर्दी माहितीुम्हाला
हा
ते पप्पण ते आता मला काही माहिती तेन जात नाही मी तेवढं
हो का
मला तिकडे गावाकड माहिती गावाकड असले का मी गावाकडतो असे
हा हा
तिथून गावाकडून तिथून मी काही अ ति किलोमीटर वर
हा
आणि काात्याच घर पाच सहा किलोमीटर
हो का
कन्नड म्हणजे
हम्म ह्
माझ पॉलेच्या कॉलेज जवळत होत तर
हा
मम्मी रोज रोज दाज घरी डब डब हा कॉलेजला बोलावल चालला घरी. कॉलेजला लय बोर व्हायच. उन्हाळ्याच दुपारा उन्हाळ्यामध्ये लय बोर व्हायचं.
हम्म दुपार जाऊन झोपायचं.
हम्म
मस्त काम आपलं काय आता इथं भंगीरी वानी काम झालंय इथे माळात.
जाऊदे आता काय, काढ ना कसंतरी दिवस.
काय करता आता. आता मस्त इथून वातावरण दिसायले नंबर एक. थंडगार कार्यक्रम हा तिसऱ्या मधल्यावर झोपायलो इथ. मित्राचे याच्या मित्राच्या घरी. नाही नाही आमचं आमच सध्या नाही भया. पुढच्या वर्षी पाहू आता. या वर्षी नाही जरा. नाही नाही ती एक थोड छोट भांधील आहे. आण दुसरं आहे ते इकडाय आता ते म्हणजे मधातूनच थोंड थोड काम करायलो. जरा रस्त्याच प्लास्टर हे मारायलं. ते जरा बंर वाटण गेलं. आणि बाथरूम हे ते बाहेर काढली इकळली.
घरात होत.
नाही बाथरूम म्हणजे बाथरूम होती पहिली त्या किचन किचनच्या साईडला बंर वाटण गेलं जरा. म्हणून ती बाथरूम काढली इकडे बाहेर. आणि मग त्यातुन त्या दरवाजा वाट ठेवली एक. आणि किचन पूर्ण किचनच ठेवली की आता मग. सगळं पाडून. आणि सगळ्या घराच तर प्लास्टर मारायलो. त काय झालेले माहिती का? हॅलो
ह हा
ते दोन हजार चार मध्ये बांधलेलं होत.
हम्म
मह्या पप्पान म्हणजे पप्पानं बांधलेलं. म्हणजे आप्पाने नाही तर प प्प म्हणजे बाबां नाही तर मग पप्पाने बांधलेला असेल ना. ते काय तेव्हा गलती काय केली माहितीय का? माझे पप्पा म्हणू लागले पिल्लर घ्या पिल्लर घ्या हो
हम्म
टाईमला माह्या आप्पान पिलर घेऊ दिल नाही. आणि काय पिल्लर म्हणजे किंवा ते अ पिल्लर माहित नाही तुला.
हा हा
तुमच्याकडे काय म्हणतात. ते गजाच उभे करता उभे.
कॉलम कॉलम.
कॉलम हा तर ते घेतले नाही. त्या घराला आणि घराचा पाया इतका मजबूत आहे. तंडीचा खाली कमी कमी अशी टोळगोटी हाय असे मोठाले.
आमच्याकडे त्याला ना कॉलम म्हणतात.
कलम म तेच कॉलम घेऊ दिले नव्हते तेव्हा. हो
हम्म
नाहीत दादा डायरेक्ट छत टाकायच होत. त्याच्यावर छत नाही. ते हे माळवंद हे माळवंद माहित असेल ना.
पत्र
माळवंद रे ते लाकडात राहते. ते थंडी उन्हाळ्यात बी थंड लागतय.
पाचोळा.
तेच का आहे ते पाच वेळा मंतर का तुमच्याकडे काय म्हणत काय माहि पाचोळा नसेल रे, पाचवोळा तर ते येचा राहत राहते की रे काडी कचऱ्या वाणी
हो सल्ला
तीन नाही रे पाचोळा कसा टाकता येईल उसा फिसाचा
मग त्याच्यावर घरात रा
आर लाकडाचं भयात ते लाकडाच तुला माळवण माहित नाही का ते लाकडाच डायरेक्ट असं पॅक राहते घरावानी
ते का स्लाबसारखं एकदम
स्लॅब सारखा राईट तसं आहे. हा ते घर तसं घा आणलेलं ते पहिले ते तसं केलेलीय च्या मुळं ते असं पाडात मस्त वाटते माणसाले ब हा
पूर्ण साधाच घर हे.
हा ते ते तसच मनू लागलो मी तुला
आणि खाली मी काय केलेलं माहितीय का थंडी घेयले आणि खाली पाया भरले चांगला म्हणजे तव्हा दोन हजार चार मध्ये पाया किती उंच भरला होता माहिती आहे का मी? आ आता म्हणजे ते तव्हा पाया बधला होता पाच साडेपाच फूट हा उंच. तर आता ते रोड नेमकाच आमच्या त्या ह्यच्यापर्यंत आलाय. तरी तिथून दोन फूट खालीच आहे अजून.
आम्ही जेव्हा लहान होतो का तव्हा आता पाच पायऱ्या होत्या खाली उतर्या व घरी जायला.
आमचं बी घर तेव्हा असं होतं.
पप्पान म्हणजे मं आप्पन जर तव्हा ते जर का कॉलम घेतल्या असती आता डायरेक्ट छतं टाकायचं काम होतं. आता ते कॉलम साठी छत टाकता येईना झालाय आणि तेका रस्ता भी पाळावं लागायलीत. डबल बांधाय डबल खर्च आ आगाव.
त्या मुळं भांडण मग भीतीचं करांय थंडी हे असं ते बरोबर होणार नाही ना
होत ना साईड ला कोण जागा हाय का रिकामी? साइडची बा बांधले एक एक जागा हे. साईडची बा जागा रिकामी आहे की बांधलेली?
सगळं बांधलेलं आहे साईडनं बर इकडून रोड येत हा. इकडून रोड आहे आणि इकडून बी रोड आहे ते दोन साइड तून भतीता
म्हणजे घराच्या दोन्ही साईड न रोड हे का?
हा रोड आहे म्हणजे आमचं घर डायरेक्ट कोपऱ्यावर हे कोपऱ्यावर रोडच्या कोपऱ्यावर म्हणज इकडं टर्न जातंय आणि इकडं इकड टर्न जातय आणि म रातय घर
नाही म्हणजे घराच्या समोरून मागून रोड हे का? एक साइट न एक समोर. हा आणि एक साइड नं असं मला वाटलं दो दोन्ही स अं मागून पडून एक काय? म्हणजे मला वाटलं दोन्ही सा समोर एक जण मागून हे कि काय?
हम्म! नाही म्हणजे कसं मागून नाही म्हणजे इकडून हा म्हणजे समजा आपुण समोरून आणि साईडनं. हा तसं हाय. मागून मागून दुसऱ्या घरये साईडला एका साईडला दुसऱ्या घर
आमचं याला कसं समजा समोरून आमचा सेपरेट रोडये आणि एक साइड घर आणि एक साइड.
बोल नाी ए सगडी बोललून आगडीचारखी तुझ. हा.
आमची जागा आहे पूर्ण त्याच्यामु आम्हाला दुसरं याच. दुसरा रोडच नाही ना मग असा गव्हर्नमेंटचा
गव्हर्नमेंट तरथे ना रोडत.
मी आम आम्हाला नाही ना आमचा सेपरेट डाय.
हा.
स्पेशल आमचा आमचा आमही शिमेट करून गेल तेवढा
हो का?
फतडी या सा मग
हा हा हा.
तर अम काका तालुका अध्यक्ष होती.
हा.
ही कड पाजे तिकडे त कडलंं पाहिजे तिकडे करून
आ.
त्या रोड पून निघला. आणि त्या रोडचे भांडण त्याच्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे पर्यंत गेले होते.
हा.
म्हण आता शिवसेनेचा दुसरा कार्यकर्ता होता.
हा.
त्याना एवढे भांडण लावले होते तर ती भांडणला एक उद्धव ठाकरे पर्यंत गेलेली.
हा.
काही हो एका स्पेशल गाड रोड केला म्हजे
रोड केला म्हणजे ते काय हे थोडी हे बणा. लागेल ना प्रत्येक घरासाठी
आमच्या स्पेशल घराचा केला भा भाऊ भावासाठी रोड. दिला असं तसं करून
हम्म हम् कंप्लेनट केली आण.
हा तर मग ते चंद्रकांत खैरेन आ अमय काका म्हणजे चंद्रकांत खैरे आता खासदार होता आमचा संभाजीनगरचा
हम् हम.
ते जे काकणीून आली म्हणून तो. पंचवीस किलोमीटर पै पै चालला होता.
हा.
तू खासदार असत.
हो तेच सांगित तुझ मित्र होते पहिले ते असत ना काही तरी
हा ते मित्र पण हो त्यांचा दोघंचा तर मंग ती प प चालला जा नाता मग ते खासदार मु जास्त ओळख पळख होती.
हा हा.
तर मग त्याच्यामुळं ते काही अ मॅटर एवढं गाजले मग नाही चंद्रकांत.
तुमचा हो का आहे तुमचा अभ्यास सोडून तुम्ही चल चालते मग लावतो.
हाऊ चाललं.